हॅलो
हा बोल बोला काय म्हणताय मॅडम हो येतो येतोय बोला झाला का चहापानी
हो झाला ना हो झाला आवाज नाही येत का
बर हो येतोय येतोय अडकत अडकत येतोय हम्म बोला काय म्हणताय
काय
हम् हम
हॅलो
हा बोल ना बोल हम् काल महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन बेंदूर झाला पुरणपोळ्या केल्या, इकडे इंदूर मध्ये श्रावणातला बेंदूर कर श्रावण महिन्यात हा, मग बेंदूरला काय करता तिकड मग रेसिपी?
हम्म सण, सण म्हणजे सगळे सण असे व्यवस्थित करतात का?
हो, हो, हो प्रॉपर. महाराष्ट्रासाठी
असं, तुमच्या इथ म्हणजे असं गणपती गौराई बसतात का?
हो, हो, हो गणपती गौराई बसतात.
ऐका की ठिकाणी ना गणपती दोन दिवस, पाच दिवसच बसतात आमच्या इथं दहा दिवसाचा गणपती असतो.
हो आमच्या इथे पण दहा दिवसाचे गणपती महालक्ष्णा सिंंग ज्या दिवशी येतात त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेवतात, तिसऱ्या दिवशी
आमच्या इथं पण महालक्ष्मी, बसतात तीन दिवसाच्या खूप खूप, खूप काम असतात महालक्ष्मी गणपतीमध्ये.
हो
त्येला अलग, अलग प्रकारचे पदार्थ बनवायचे त्येच्यासाठी अलग अलग प्रकारचे व्यंजन बनवायचे. म्हणजे दोन चार दिवस, आठ दिवस फराळाचं बनवाव लागतं ना.
हो जस आपण दिवाळीत करतो, तसच सगळं कराव लागतं.
हो पूर्ण त्यांना पुरणपोळीचा नैवैद्य त्यांन एव वढी महालक्ष्मीची एवढी तयारी असते की
हम्म, त्येना त्येना अस मंडप, मंडप पण घालावा लागतो ना, मंडपाखाली बसाव लागतं.
महालक्ष्मींना छत द्यावा लागतो ना.
आवट असा साध्या पद्धत सजावट करून असे छान
सजावट करूनच छान बसतात मंडप वगैरे करावा लागतो आणि काही पदार्थ आपण घरात फराळाचे बनवायचे काही विकत आणायचे. अ विकत अ, चिप्स वगैरे चॉकलेट. नाहीतर अशे नमकीन सगळं बाहेरन म आणतो मंग
आमच्या इथं पण खूप साऱ्या प्रकारच्या मिठाया ते छप्पन भोग लागल्या सारख अशे पूर्ण लागले जातात, त्या मध्ये महालक्ष्मीना जेव्हा
हम्, हो
त्याच्यात आत सकाळचे पोहे, चहा, पाणी नंतर त्यांनं
ज्या दिवशी जेवतात ना महालक्ष्मी त्या दिवशी तर खूप सारे पाहुणे असतात जेवायला. खूप असतात जेवायला. हा हा
बाहेरून बघायला. त्यांची आरती पूजा वगैरे घरात जे लखलखाट असते. असतो ना तो खरंच खूप बघण्यासारखा मस्त असतो तो,
हो आणि दहा दिवस एक म्हणजे आरती गणपतीची ते मंगलमय वातावरण असत. छान वाटत दहा दिवस सकाळ, संध्याकाळ आरती गणपतीची रोज नैवेद्य त्याला वेगवेगळा
ढोल-ताशे एवढा मस्त गजर ते आमच्या इथं मोदक अस हेच्यात बनवतात म्हणजे कणकिच्या
हम्
आणि खोबरं ते ओलं खोबरं ते घालून गुळ, खोबरं घालून आणि
तर उकडून घेता तुम्ही का तळून घेता मोदक हा उकडून पण छान लागत
मोदक बनवले जातात. तर उकडीचे पण छान लागतात. अ एक दिवस हा म्हणजे तसे तर दहा दिवसातून दोन तीन प्रकारचे मोदक बनल्या जातात. कधी उकडीचे मोदक, कधी साधे मोदक कधी तेलात तळून बनवतात. तर कधी मिठायांंचे मोदक बनवतात.
मोदक हो छान
बनले जातात. दहा दिवसात
ह
तीन प्र गणपतींना अलग-अलग प्रकारचे रोज
हम् आणि महालक्ष्मी जेव्हा जातात. परत मग तेव्हा सगळं परत ठेवायचं नीट सामान वगैरे, परत तोच दोन दिवस परत हे असतो. सामान जितल्या-तिथं तर सगळं ठेवं लागतव हो दिवाळी म्हणजे, महाराष्ट्रात पाच दिवस करतात पण इंदोरमध्ये लक्ष्मी-------लक्ष्मी पूजनलाच मोठी दिवाळी करतात.
तरी पण फटाके ती अस, म्हणजे पूर्ण आठ दिवस असं दिवाळी, दिवाळी, दिवाळी
हो हो ते तयारी अस वेळ लागतो साफसफाई वगैरे, हो
दिवाळीत पण असा खूप मोठा हे असतो. मोठा सण असतो म्हणजे म्हणजे सगळं नवीन वस्तू घरात येतात घरातल्या पुराण्या वस्तू बाहेर जातात.
हो मुलांच जास्त नवीन कपडे शॉपिंग हे कपडे घ्यायचे. हे घ्यायचं. ते घ्यायचं खरेदी शॉपिंगलाच जास्त वेळ लागतो.
हे ते असं सगळं म्हणजे सगळं नवीन, नवीन प्रकारे सगळी असं पूर्ण तयारी
दिवाळीत पण खूप सगळे जण घरी येतात ना नाश्ता करायला.
हम्म. बाहेरून पाहून येतात.
तसं पोरींना तयार वगैरे करायचं पोरी गरबा खेळायला जातात दांडिया, बघत बसायच बारा एक वाजेपर्यंत, मग घरी यायचं.
नवरात्रीतले पण नऊ दिवस छान असतात, गरबा खेळाणे मुलींना तयार करणे, त्यात खूप आनंद येतो.
देतो हो. छान मुली! छान वाटतात तयार झाल्यानंतर.
म्हणजे सगळ वेगवेगळ्या प्रकारच्या तयार होतात. नऊ दिवस नवीन नऊ कपडे घालतात, नवी अ दागिने घालतात नवीन प्रकारचे साज व, असे मस्त घालून घालून मुली गरबा खेळतात, तर ते छान वाटतात!
हो
नंतर गुढीपाडवा, गुढीपाडव्याला पण श्रीखंड पुरी खाण्यात मजाच अलग असते!
हो, इथे इंदोरमध्ये श्रीखंड पुरी बनते, पण महाराष्ट्रात अशी प्रथा आहे की पुरणपोळीच बनते सणाला, तिकडे पुरणपोळीच बनवतात. आणि महाराष्ट्रात श्रीख श्रीखंड पण असं आइत आईत नसत. चक्का घेतात दूधवाल्याकडनं आणि ते चक्का मग घरी हे करून मग श्रीखं श्रीखंड बनवतात, वेगळीच मजा असते श्रीखंड घरी बनवायला.
ते जास्ती तर पुरणपोळीच, पुरणपोळीच बनवतात. महाराष्ट्रात.
हा इकड असते श्रीखंणपुरी. बटाटा, दाळ, भात, पापड, भजे हम्म. आता नागपंचमी येणार आहे, तुमच्या इथे काय करतात नाग पंचमीेला?
हो, आमच्या इथे पण नागपंचमीला मुली तयार होतात असे नागाची, अ ह्याची, वारुळाची पूजा करतात. नवीन नवीन प्रक
हम्म.
कपडे घालतात, आणि नंतर खेळतात मुली.
हो पुढच्या आठव्या महिन्यात सतरा ऑगस्टला नागपंचमी आली. आणि सोमवार पण आहे श्रावणी तेव्हा पहिलाच आणि सोळा ऑगस्ट ला आहे ना, अ भावाचा उपवास आलाय रविवारी. पंधरा ला ऑगस्टला शनिवारी आहे? अस
ह्
पहिल्या सोमवारीेच नागपंचमी आलीच? हम्
त हो खेळतात ना, झोोका खेळायला जातात.
हा
गार्डन मध्ये,
हा.
परत रिंग आकतात फुगड्या खेळतात.
खुप चांगल लागत?
अच्छा,.
हा नागपंचमीला काय? स्वयंपाक बनवतात.
आमच्या येथे.. डाळबाटी फेमस आहे? आमच्या इथे,
अच्छा, हम्म हम्म अच्छा आमच्या इथं नागपंचमीला ते, अ पुरणपोळी बनते. हम गोड नेवैद्य दाखवावं लागतं ना दिंड करून,
आमच्यात डाळबाटी बनते?
हा आमच्यात रक्षाबंधनला डाळभाटी बनवतो.? सगळ्या मग बहिणी जेवायला येतात. ना म्हणून
हां.
मग, डाळभाटी बनते भाऊ येतात.
रक्षाबंधनचा पण मोठा सण असतो.
हम्म. माझी भाू महाराष्ट्र असल्यामुळे आधीच राखी कुरियर मी पाठवते? दरवर्षी जायला नाही भेटत. मग राखी कुरिअरनी पाठवते. इथंच मग, रक्षाबंधन साजरं होतं?
आमचं पण सगळ महाराष्ट्रालाच आहे पण इथं पण खूप मोठी राखी बनते. हे सगळे.. एकत्र मोठी फॅमिली असल्यामुळे एकत्र
म हम्म हो हो, बरोबर जॉईंट फॅमिली असल्यामुळं खूप सगळे सणवार
एकत्र कुटुंबाचीी मज्जा अशीय,
नाही एकट. नाहीये बरोबर
एकट्यात नाहीये एकत्र कुटुंबात अलगच वेगळीच म्ज्जा.
हो बरोबर? चला तुमच्याबर बोलून छान वाटलं? हम्म बाय! !
बाय धन्यवाद, ! !?